हॅलो हा हा सुजात हो येतय येतय. माझं येतोय का?
हो.
हा काय म्हणताय कशा आहात?
मजेत ए तुम्ही?
अगदी मस्त अ का- काय काय अजून? काय नवीन काय चालू आय का?
आमचं शेतातले काम चालतात.
अच्छा! म आता तर शेतातल्या कामाची धूमच सेल? वेळच वेळच मिळत नसेल‌ हाय ना?
हो वेळच नाय राहत हे आता दोन तीन दिवसापासून हेच काम चाललेत म्हटलं म त्याच्याकडे जरा दुर्लक्ष झालं.
ते ते होतच आणि घरात अजून कोणी नसेल तर मग तर काय प्रश्नच येत नाय.
नाय आहेत तस घरात पण मग कस एक मिनिट अ.
हां हां बोला बोला.
ते कसं असतं माहित त्यात सगळे शेतात गेल्यावर मग थूडीशी नंतर धावपळ होते.
हो ना अन् आता काय चिखल पाणी सगळं त्याच्यामुळे सगळं बघून हे करून
हम्म हो आता काल परवापसूनंत पाऊस चालू झालेला हाय म्हटल्यावर मग
हो मग काय आणि सगळीच गडबड एका वेळेस होते शाळे शाळा चालू झालेल्या हायेत पाऊस पडतोय सगळी काम चालू एत. सगळ्या एका एका वेळेस होतय हाय ना.
हो ना.
आणि आतन काय किडा मुंगीची पण भीती असतेच या वातावरणात सगळं सांभाळून सगळं हो ना अरे घरातलं कर ताना सुद्धा ते सगळं सांभाळून करायचं म्हणजे प्रश्नच पडतो ना जरा.
हो.
अ अन् आज
पळ चालतय गेल्या वर्षी असंच झालं होत शेतात काम चालू होत.
हा.
अ ह्याच दिवसांमध्ये काय ती आषाढी अमूशा असत्या ना आशाडी अमूशीच्या दिवशी मसं जेवण वगैरे गेलं गाईला, चारा कावायला गेलोत, मी आणि माझ्या सासूबाई होतो. मला लक्षातच नाही, आलं मला केव्हा ते साफ चाऊन गेलं असं.
अरे बाप रे.. ! मग इलाज नाही का केला काही लगेच.
मग म्हणजे किती माहिती आहे. का खूप उशिरापर्यंत ते येतचा त्रास झाला मला. आणि त्यानंतर मी, रात्री मी म्हणजे मला थोडं-थोडं जाणवत होत. म सांगितलं पण मग. का डाऊट घेण आहेत. कालच नाही ना, कधी होत नाही बस. अ, म्हंटल्यावर मग, हा. मग खरं मी आईला बोलली म्हटल. हा, मग सासूबाईना आम्ही आईच म्हणतो, म्हटलं त्यांना बोलली मी म्हण आई मला आहे ना असं, काही खाते, माल चंव वगैरेच लागत नाही म्हटलं, मीठ वगैरे. कायच लागत नाही. सायंकाळ जेवण वगैरे, हो, का-काहीच नाही. सायंकाळी जेवण वगैरे झालं मग जरा अंग टाकला, अभ्यास वगैरे केला. अंग टाकलं साडे दहा, अकरा वाजता, मग तेव्हा तो त्रास खूप त्रास झाला, आणि मग दवाखण्या अऍडमिट केलं, तेव्हा समजलं का साफ चावलेला होता असं.
अच्छा. बापरे, कठीणच आहे, आता-आता लक्षात अस थोड ज खाज वगैरे की जिथं खा तय तिथे ना आपली रानातली माती असते ना
हो-हो-हो
तीच चोपडून टाकायची, आणि शेण असेल तर मग त्याच्यावर, त्याच्याबरोबर शेण पण लावायचं.
हो का.
हा आणि ती-ती जरा माझी बाळेपर्यंत ठेवली ना त्या मातीमध्येच सगळं असं, हे अ घेत ते विष उतरत, जर झालं असेल तर. नाही मग तुम्हाला हा जो त्रास झाला ना, समजलं नाही किंवा काही नाही तो होत नाही, तो होत नाही.
अच्छा-अच्छा
हा, असे छोटे-छोटे इलाज आपल्या ब आपल्या आवती-भोवती असतात, आपल्याला कळतच नाही, ही-ही-ही अगदी.
सांभाळून राहते ना.
हो मग.
नाही तर, आधी माझे खू एकदम घान सावय होती ती, उठली का शेतात केव्हा एक कशी निघून जायची.
हा आणि तेव्हा आपल्याला कळत पण नसत ना, लहान पण यालाच तर लहानपण म्हणतात.
नाही हो, एवढी किती मी माहित आहे का? तरी अ किती आठ म्हणजे माझ्या लग्नात. तेरा वर्ष होत, तेरा वर्षी वाढलं, मी तेरा पासून काम करत होती, बारा, तेरा वर्षापासून काम करती.
हो म.
मग ते कधी नाही ते, त्या दिवशी अस झालं.
आ आहो तुम्हाला, तुम्हाला तरी अशी सवय आहे. या म रानात जायची शेतात जायची. आमच्या सारख्यांनी काय करावं सांगा बरं. आम्हाला तर प्राणी ओळखायला येत नाही झाडं ओळखायला येत नाही. त्या झाडामध्ये असलेले छोटे छोटे प्राणी ओळखायला येत नाही. त्याच्यामुळे आम्ही ना चां असं छान किडे, मुंगी सुद्धा दिसली की छान छान म्हणून आम्ही त्यांच्या मागे धावायला लागतो. तुम्हाला निदान हे तरी कळेल. की नाही बाबा या जरी खूप चांगलं दिसत असेल तरी आपल्याला त्याच्यापासून वाचून राहायचं हे अहहह आम्ही साधं म्हणजे म काय काय काही कीट म्हणजे फुलपाखरू सारखे कीटक असतात बघा ते फुलपाखरू फुलपाखरू म्हणून आम्ही पकडायला जातो. आम्हाला म्हणजे त्याच्यातलं काही ज्ञानच नाही ना आम्ही आम्ही पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासून शहरात राहणारे लोक त्या त्याच्यामुळे आम्हाला राना वनात काय गं कामच माहीत नाही. इहिहिही आणि त्या पण मग त्याच्यामुळे तुमचं कौतुक वाटतं बर का बापरे कसे राहात तात किती माहिती असते तुम्हाला खूप माहिती असते त्याच्यामुळे इहिहि आम्ही आम्ही काय फक्त पुस्तकात वाचून आम्ही हे करत असतो. आया तुम्ही अनुभव घेऊन करत असता आहे की नाही इहि तु तुमच्या अनुभवाचा अभ्यास खूप असतो आमच्यापेक्षा
त्यात चालतो आमच्या खेड्याकडचे लोक तसे ए बघा म्हणजे मी तर नाही काय म्हणत पण मग खेड्या करचे लोकं कसे माहित ऑलराऊंडर असतात. त्यांना ते म्हणजे शेतात कामही माहिती शिक्षण ही माहिती हे परत तुम्ही अजून काही ही सांगा
आत शिकायची इच्छा असते आम्हाला आम म्हणजे शहरातल्या लोकांना कसं असावं की हा आपल्याला काय वाचून येईल. आपल्याला काय हे करून येईल असं होतं पण तुमच्या लोकांचं कसं अस त कि नाही बाबा एखादी गोष्ट माहिती झाली ना की ती अजून अजून कशी चांगली होईल हे शिकायच खूप हे असतं तुमच्याकडे अहही तसं आमच. तस तसं बाकी लोकांचं म्हणजे कसं. अ केलं केलं नाही नाही असं होऊन जात.
आमचं तसं नाही राहत.
एहे हे अ आणि कर आणि कष्ट आणि कष्ट घ्यायची इच्छा खूप असते ना. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे तुमच्या अंगस मेहनतीची छान हे झालेले असतात, तयार झालेले असतात. आम्हाला आम्हाला थोड दोन काम जास्त लागली. कि दमलेबाई म्हणून आम्ही बसतो
असंच होतं.
ह. त्याच्यामुळे आमा आम्हाला खरंच म्हणजे खरंच कौ तुक हे तुमच्या सगळ्याच लोकांच माहितीय हे का. म आम्ही सांगू शकत नाही.
करतात की.
हा. आ.
तुम्ही जॉ करतात का
नाही, नाही मी जॉब नाही करत आमच म्हणजे कसं आहे माझं वेगळं, वेगळं असं म्हणजे माझं अं ब माझा एक ग्रुप आहे आम्ही ते डोहाळ जेवण बारसं वगैरे असतं की नाही तसे कार हा तसे कार्यक्रम करतो मा माझा तो ग्रुप पे हा आणि अं मी योगाचे क्लास घेते सकाळी
हो छान ये
हा पण मग तो कसा आहे माझं हे सिझनेबल आहे ना म्हणजे असेल तर काम असतं नाहीतर काहीच नसतं म्हणजे ठराविक ठराविक हे नाही मिळत ना आपल्याला इनक
पेटा आहे
आणि ग्रुप असल्यामुळे कसं सगळ्यांच्यात म्हणजे जे काय म आता तु आपल मा माहितीच आहे किती हौशी लोक असतात ते माहितीय पण ते त्या सगळ्यां अंम अगदी भाजीपाल्यासारखं बार्गनिंग करतात कार्यक्रमाला सुद्धा अम मग ग मग ते सगळ्यांच्यात वाटून आपल्याला वाटा किती येणार ना
मग जे तुम्ही मंगळागौरचा पण कार्यक्रम करतात का मग मंगळागोरच्या कार्य आमचे किती म्हणजे तुमचं हे असेल ना पॅकेज वगैरे असेल ना
हा, हा, हा आम्ही दहा हजार घेतो आणि बाहेर गावी असेल ना तर आम्ही दहा म दहा म्हणजे मानधन आणि जायचा यायचा खर्च असं दोन्ही घेतो हा अ आणि
आपण बर मंग जरा मंगळागौर बद्दल माहिती सांगा जर आपल्याला मंगळागौर आपण कायम बसवू शकतो कि एकच वर्ष
असं काही नाही आ आता तर का मंगळागौरीचं काय असतं मीहिते का अ पहिली पाच वर्ष म्हण म्हणजे आता तुमच्याकडे नसेल समजा आणि तुम्हाला करायचं असेल मंगळागौरीच म्हणजे तुम्हाला तो वसा घ्यायचा असेल तो वसा असतो मंगळागौरीचा असं काही कोणी कराव वगैरे नसत मंगळागौरिचा आणि साधारन सांगू का अं आमच्यात ळे म्हणजे अ आहे ब्राम्हण, सोनार किंवा यांच्यात ही प परंपरा आहे म्हणजे ते घेतात करतातच पूजा हा कंटिन्यू आणि बा की सगळ्यांना म्हणजे एक कोणी कधी आपल्याला करायचंय म्हणून वसा म्हणून घेतात कोणी पूजा कर पूजा म्हणून घेतात तर ते काय करतात पाच वर्ष पूजा असते ती लग्नानंतरची लग्नानंतर लग्न झाल्या झाल्या पाच वर्ष पूर्ण पूजा असते आणि कोणी कोणी हौस म्हणून कधीही करू शकतात म्हणजे आता तुम्हाला तुमच्या घरात कोणाच नवीन लग्न झालेलं आहे तर त्याची, त्याची पूजा घालायची म आपण देवीची पूजा कशी करतो पूर्ण तशी पूजा द्यायची आणि संध्याकाळी खेळ करायचे मग मग तुम्ही म्हणजे तुम्ही घरी सुद्धा खेळ करू शकता आमच्यासारखा ग्रुप पण बोलवू शकता.
हो हो
मग आमच्यासारखा ग्रुप बोलावला म्हणजे कसं आम्ही एकदा तुम्हाला दाखवून देतो क्रा कार्यक्रम करून मग तुम्ही तुमचे खेळ कसेही करू शकता.
आपण हा विषय परत कंटिन्यू करते मी कॉल करते तुम्हाला.
हा चालेल झालं का हां ओके ओके.